कट का केला?
मी नई केला कट तिकडून कट झाला, माझ चालूच हे नेट.
नाही. सात मिनटे झालते मग नंतर न रिजेक्ट होतं ना.
हा मग परत मनानेच अं रिजेक्ट होतो का?
हो माझे तीन झा हो.
मग आता परत तीन मिनिटं बोल परत दहा मिनटं?
नाही-नाही परत आणि पहिल्या पासून दहा मिनटं बोलायचं.
आच्छा.
आणि फक्त तुम्हाला पाच वेळात फोन करू शकते म नंतर.
हो, हो नंतर. बोलना- बोलना काय म्हणते अजुन?
काय नाही.
हम्म.
ऍलो. हॅलो.
हॅलो, आवाज ब्रेक होतोय का? नाही म्हणलं, पन्हाळ गडावर कधी गेलतीस का?
हम्म, लहानपणी गेलतो आता नाही गेले कधी.
अच्छा, बर. मग काय आवडतं तुला जेवायला वगैरे?
हम्म, फेवरेट डिश आहे.
कुठली?
कोरियन चीली.
अच्छा. माझी का ना चायनीजातल काय पण नाही सगळे
हू हू नॉनव्हेज खातेस आ वेजिटेरियन
ना हो घरी चालत नाही तुमच्या
म-
आधी खात होते पण बंद केले आत्ता आत्ता
हू कोल्हापूरचा फेमस आहे ना तांबडा
हो हा बोला की ऐकू इना काय
हा येते ना नाही तुला माझा आवाज येतोय का नाही म्हणलं
नाही येतोय
हू म्हणलं तेच कोल्हापूरला तांबडा पांढरा रस्सा फेमस आहेत ना खाल्लस का नाही कधी
हो हो खाल्लय की तू तुम्ही खाताय का नाही नॉनव्हेज हू तुम्ही खाताय का नाही नॉनव्हेज असं नॉनव्हेज तुम्ही खाताय का नाही विचारलं
हो हो खाते ना हू
हू हू
इंदोरला आलीस तर ये मग कधी फिरायला उज्जैन वगैरे
हो हो
इंदोरमध्ये पण राजवाडा ते बघण्यासारखे आहे अहिल्याबाई होलकरांचा कपडा मार्केट खूप स्वस्त हाय
ह ह
हू कपडे स्वस्त भेटतात
म्हणजे सेल असतय का
अ सेल नाही राजवाड्यावर असं असतं तिथ मिल आहेत ना म्हणजे अशा कपड्याच्या बनवायच्या आधी मिल होत्या म्हणून हाय ना इथ स्वस्त कपडे जेवढे आपले म्हणजे जीथं साडी जेवढी तिकड महाग असते ना एक दोन हजाराचे सपोज त्या दोन हजाराच्या इथ चार येतील असं छान छान
आमच्याकडे देवीचे रंजिक माळ असते
आ
आमच्याकडे इचलकरंजीतले
हू
कपडा आमच्या इथ असतोय आमच पण
हा त्यामुळे हू
म्हणजे टॉप तेन असं किती मध्ये येतात तुमच्या इकडे
काय
टॉप असे रोज विअर ते डेली वीयरचे
टॉप दिडशे दोनशे अडीशे पासनच चालू अस
फॅन्सी
हो फॅन्सी
हू
हू हो हू
मग तुम्ही जिथं काय जॉब करता काय म्हणजे घरी जा-.
नाही नाही पाऊस.
ह आधीपासन घरी असतना राहील.
हो हो पहिल्यापासूनच.
हम्.
हम्म्
हक.
आमच्या घरी परमिशन नाही जॉबची म्हणून मग घरी बसल्या बसल्या हे आहे म्हणून करते.
हम् हो आम्हाला पण. म्हणजे कॉलेज करत करत हे केलेले म्हणजे आम्ही म्हणते की. क्लासची तर अ हे.
हो बरोबर होय.
हम्.
हम्म.
आणि.
हम्म.
तुम्हाला म्हणजे सांगितला कोणी सांगितलं हे सगळ म्हणजे तुमची मैत्री हे का.
हो साताऱ्यातली मैत्रिणी तिने सांगितलं होत तुला.
मला इथ आमच्या त्या वहिणी आहेत आणि त्या ऐश्वररा जोशी आहेत ना.
हा हां.
त्यांनी त्यांनी पण आमच्या जवळचे त्यांनी सांगित.
हा. हम. ह.
सई.
अजून तुला कुठली रेसिपी येते का.
हम् एवडी नाही इंटरेस्ट नाहीये.
स्वयंपाक बनवण्याचा इंटरेस्ट आहेत का नाही.
नाही ममीच करते ना च कॉलेजला. जायच असत ना कधी तर. करायचं असलेलं मेकअप.
हा हा.
तुम्ही.
आम्ही तर हाऊस वाईफ असले सकाळ संध्या. तसं स्वयंपाक पण आमच्याकडच करा हळू हळू.
आणि आता म्हणजे कणाला कोनाच असं फोन लावले की सगळे हेच विचारतात. काय करताय काय करताय घरात. आणि सगळ्या असं म्हणजे लेडीजच आहेत ना मोठ्या मोठ्या.
हो.
जास्त एक एक तर लंय मोठ्या होत्या.
हो.
आपल्या पेक्षा हो. नंतर मग हे कॉल न झाल्यानंतर मग टायपिंगच असते
टायपिंगचा टास्क केल सांगितलं होत.
हम् टास्क झाल्यावर म्हणजे कितीपर्यंत सांगितलंय तुम्हाला टास्क पूर्ण करायला?
आ?
हॅलो हा टास्क किती पर्यंत म्हणजे किती कॉल वर पूर्ण कर
तीस तीस सांगितल्यात ना?
हा टास्क किती पर्यंत हा वीस
तीस सांगितलय पण अजून मला कॉलिंगच आलंच नाहीेये तुझा कॉल आला म्हणून मी उचलू शकते, पण मी नाही लावू शकत अजून माझा टास्क नाही आला ना.
हा हा म्हणजे मी किती वेळा पण केला तर चालतो.
हा मग तुझे पाच वेळा होस्तो पर्यंत तू केला तर चालेल ना, परत जेव्हा माझा चालू होईल तेव्हा मग तू पण उचलून बोल मला सपोर्ट कर.
हो करती.
हम.
ह म्हणजे एकेकांना फ्री असते की फ्री आणि एक एक संध्याकाळी फ्री असतात एक एक जणं जास्त वेळ.
हो.
नाही आज जास्त कोण फ्री च नाहीत सगळे कामातच आहेत.
मी जास्त करून दुपज हम्म.
दुपारी का?
हो.
हं चालतंय.
दुपारी तीन ते चार असं. म आता आहे आता चहा पिले, आता स्वयंपाकाला लागायच अजून. हम्म.
हम् म्हणजे स्वयंपाक करत करत बोला तरी पण चालत काय
हा. नाही आज उपवास हाय, एवढं काही नाहीये, संध्याकाळी डायरेक्ट आता भगर आमटी गरम गरम करायची. हम्म.
मग
हा सका
नाही कळ म्हणजे नंतर न तुमचा टास्क आला ना तुम्ही असं कुणाला पण स्वयंपाक करत करत बोलून सगळं पूर्ण करू शकता फास्ट मध्ये.
हो हो.
फास्ष्ट करायचं, आम्हाला माहित नव्हतं म्हणून हे सगळं असं झालेलं फास्ट पूर्ण केला की होतय, मग नंतर
पहिला दिवसात कॉल केल्या वर दोन दिवसात होईल ना?
हो हो फास्ट केलं की होऊन जाईल तुमचं लवकर, म्हणजे कळला म्हणजे बास, कॉल करता म्हणजे शिकवल्यातना तुम्हाला कसं काय करायचं ते?
नाही ग मी फर्स्ट केले मी कॉल केलाच नाही अजून कुणाला फक्त उचललाय. आणि त्या ऍप वर मला कॉलिंगयच हेच नाहीये ना, मी आला मी आता तुला जस्ट टाकलं की करा म्हणून, तुझा आला म्हणून
म्हणजे नाही तुम्हाला पण आला असाल, फक्त तुम्हाला कळना की कसं करायचं मी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्ड करून स्क्रीन रेकॉर्ड करून पाठवते हा.
हा हा चल चल हम्म. बर.
म्हणजे कसं करायचं त्यात कळत.
हॊ बरोबर.
हम्म.
हं.
कोण फ्री असते कळेला मेसेज ग्रुपला.
हा ग्रुपला कोण असेल तर.
हा तर हा तुम्हीच करायचं जास्तीत जास्त म्हणजे.
हां.
आणि बारा सेकंड मध्ये म्हणजे आपला पण कट होत ना
हा
ते् तेव्हा म्हणजे सबमिट करायला तेेत शिकवले ना तुम्हाला सबमिट करायच कस.
नाही.
ते पण शिकवले नाय.
नाही कॉल कस सबमिट करायच नाही शिकवलं कॉल सबमिट.
मग त हो हो मग त्यानंतर होत नाही मग टास्क. सबमिट करायला लागतं.
होय का मी तुम्हाला स्क्रीनवर. रेकॉर्ड करून ना माझ्या नंबर वर प्लीज पाठवा.
त्यात काय पाठवतो की. आणि का.
अजून काय म्हणतस.
काय ते क बारा मिनिट झाले कि म आपला पण फोन कट होत.
हा दहा मिनिटांनी केलं तरी चालतं कॉल कट.
नाही नाही दहा मिनिट म्हणजे आपण करायच नाही त्या त्याच होतय ना बोलायचं फक्त दोन मिनिटे काय होते.
बोलत राहायचं का.
हो हो आपला पण कट होतोय ना डायरेक्ट. हा हो आणि मग सग. हो दहा मिनिट बारा मिनिट होउ तोपर्यंत आपण बोलायचं मग डायरेक्ट आता उद्देश तुम्ही बघा डायरेक्ट कट होतेय मग सबमिट करायचं मग झालं.
करायच शिकवा प्लीज.
हा ह टाकते तुम्हाला ते कॉडिंगस पण टाकते ते पण टाकते.
हो हो.
ह् तुम्ही पण अस म्हणजे मला कसं मेसेज. केला ना तस म्हणजे. सगळ्यांना फ्री आहे का फ्री आहे का विचारायचं आणि. कॅल करून टाकाय
हो अजून माझा तास नाही आला ना. आल्यावर मग करते तोपर्यंत तू बघ मला स्क्रीन रेकॉर्डिंग. पाठवून ठेव
टाॅस्क आला असेल म्हंजे नाही तुमचा, आला नाही काय म्हणजे मग तुमचा कॉल पण म्हणजे,
फहिल टास्क आहे ना कंप्लीट झाला तेवढंच दाखवतोय दुसरा टास्क आला नाही असून असं,
मग चालतंय मी कसं तरी सांगते बघ, म्हणजे एकदा करून बघा कोणीतरी म्हणजे मलाच करून एकदा बघा मी रेकॉर्ड करते.
बरं तिथ मी तुला तेच म्हटलं ना कॉलींगच येत नाही आहे तु मला एकदा पाठतो मला शेअर कर स्क्रीन मग मी बघते तुला करून?
ह्म्म ह्म्म चालेल
हम्म
आणि फ्री असेल तर म्हणजे कोणाला पण असं फ्री आहे का मेसेज करून मग करू शको मी आत्ताच केला ह्या वेळेत चार ते पाच.
बरं आणि आता आपले दोन कॉल झाले ना?
अ नाही ते आता रिजेक्ट झाले तुम्ही म्हणजे आ कोण कोण आम कट्टच केलेत ते मनानेच कट झाले वाटतं. मग रिजेक्ट, मग दोन झालीत आत्ता कॉल आपण तीनच लाऊ शकतोय.
अच्छा ह्म ह्म
असं.
मग तू आता लगेच करणार आहेस का नंतर करणार आहेस?
नाही नाही करते. मी नंतर करते असूदे तूम्ही आता नंतर म्हणजे ओळख झालीया कधी पण बोलू शकतोय बिना ओळखीचे अस ना एकेकाना असं, जास्त बोलत नाही कसं लई अटीट्युड असल्यासारखं करत्यात त्यांच्याबरोबर, बोलून एकदा बोलला ना झालं मग ओळखीची असतात ना त्यांना, कधी पण करू शकता हे वेळ असलं किंवा त्यानी मेसेज केले की आपण करू शकतोय. तूम्ही मला मेसेज करू शकत्याय असं.
हो हो चालतंय. जेव्हा मला कॉलीगचे टास येईल तेवा मी तुला मेसेज करीन?
चालतंय मग तुमच्या हितं त्या मैत्रिणीशी कोण नाही काय कसं करायचं ते?
नाही नाही मी इकडं असताना मी बोलली होती तिकडं ते म्हणले टास्क आल्यानंतर शिकवतो आशे म्हणले होते.